हो
बोल आत्त मला कोलेला
अरे मागाशी पण केला होता
हम्म
अ काय सांगू
ह
आता काय सांगू तुला हे तर दिसतय की अ झिरो सेकंद
हो
बावा मका चालले
काय बसधनवा
का क्सला का आलला न हो्हता
बतला अस त टा काात
ह
जेवला का नाही जेवला का नाही
जेव नाही भाऊ उपोषणावर
हम्म उपोशन ते उपोशनर ह
बघितल्या पाासून
नंतर मंतर
हम
बघीचच
काय काय झा काय झाचाल
तस नाही सां काव
हेच्यावर रे
हम्म
थांब र दोन मिनिटं दोन मिनट थांब दोन मिनिट थांब दोन मिनिलो नाही नाही
काल भाऊ म्हटला तस तसलं काय बोलाय नाही र
म्हणला वय
हम्म
बरं रावते बावा
बर एखादी गोष्ट सांग
बाबा तूठ निघ तू सांग
कोणात चालय तो ल तुझंच आहे
माझ कि झाली तुला
तुझ्या बरोब बोललेल ना मी पाचकर
होय तुझंच आलंय की
ति न हो तुझ्यावर
नाही दोनच भरला होता आता हचा होता हा हचा होता चालू आहे ते एक माग फेल गेला आ त्या चौथ चौ नंतर एक झालं की म्हणजे आपलं झालं पाचकल मग माझा भाव झाला सव्वीस आता ह पंचवीस ह पंचवीसावा चालूय आणि पुढचा एका आपला स वि सर्व करायचा मग आपलं पमेंट आ
नाही ते एकशे चौदा काही पेंटिंग आहे ना? अजून कॉल पूर्ण होईना.
पण किती रुपये?
दोन रुपायले.
चौदा कॉल झाल्यावर पेंमेंटं येत का सगळं?
होय.
कस
काय आता कॉल करायलोतो. आर रात- आर रात्री काय झालं? रात्री चारजिंग लावलेल सकाळी काढत- परत चार्जिंग एकच टक्के.
काय लाईट नव्हती का काय?
लाईट होती की. पण चार्जिंग काय
असल
आर आज मंगळवार आहे. लाईट -
आसू दे. क्लासमध्ये लावायचा.
हम्म.
क्लासमध्ये असतय
क्लासमध्ये आता कुठे चार्जिंग?
अर चार्जर आण कि. चार्जर आणून तिथं हुडकून लावायचं. त्याला काय एवढं?
बरोबर.
हम. असती की पण अशी मधनच जाते मग अशी. बाजार असतो ना गावचा?
बाजारामुळे लाईट नसतय व्हय?
नाही. कशी?
का बाजारामुळं - का बाजारामुळं लाईट असतिया?
आ?
बाजारामुळं लाईट नसत्या का असत्या?
त्याचा काय नाही संबंध. फक्त कोण वार ए - मंगळवार आमचा मेन दिवस असतो. राहणार पिणा खाणारी माणस असत्या. सुट्टी अस-
हम्म. बावा- मग तू काय? काय तुझ्या डोक्यात काय आता? काय करणार आता? पैशे आल्यावर.
काय करायल्यात? ठेवायचं तस सेविंग.
सेविंग‌ ठेवायचे तीन हजार रुपये.
काय आता कराय? तू काय करणार?
कशाला काय करतोय भावा.
मग?
असंच काहीतरी करायचं. असतय डोक्यात काहीतरी.
बिझनेस टाक काय?
बिझनेस टाकायचा लगेच.
लगेच शाखा घ्यायची. रुबाब शाखा घेणार आहे लगेच.
रुबाबची? त्या ह्याची घ्यायची चाची त्या प्रतीक शिंदे.
आहे ना कुठला र तो सुकुल.
हा.
सुकून घ्या आणि म्ही ड्रिफ्ट मारची तुम्ही?
अरे ड्रिप्ट तुला कळेल की ड्रिप्ट कशी? हेज ना हे घेणार लागेच.
पण त्याचा सेवि्हंग वेगळा असणार बरं का त्याच. सोर्स वेगळा असणार आहे ते चाच्या म्हणते देव पण चाच्या जेवला.
नाही रे चहा चही जेव्हा असणार क त्याच्यासमज पण नशा काचल्या.
हम्म.
त्यांन लाख लाख रुपये घेतले एका ठिकाणन शाखेचं.
हां.
आणि काहीतरी दीड दीड लाख घेतो तेव
हा.
मग ति सगळं सुद्धा आचं. आईक की दीड दीड लाख घेतो ते हो आणि त्याच त्याला दीड लाखच्या मधलं पन्नास हजार प्रॉफिटर
हा.
म्हणजे तेव्हा तिकडं त्या वळेस का करत तु गाळ आपण तेवस बोगवून देतो. तो सगळं डेकोरेशन पण तच करून देतो भांडेडी भिंडी सगळं त घेऊन देतो त्या दीड लाखात. आणि मग परत झालं का नाही. फक्त तू त्याच्याकडनं कायम ती प्रिमिक्स असते माहित आहे का?
हम्म.
प्रिमिक्स घ्यायचं कायम त्याच्याकडनं मग दहा दहा हजार जरी प्रीमिक्स इकल. तरी भावा त्याच्या किती शाखा आहेत बघ. पन्नासच्या वर काय तर शाखा आहेत त्याच्या हयना.
नाही तेस तस नाही वेगळच आहे तेच चाच्या एवढ नाही करू शकत.
पन्नासच्या वर्ष शाखा असल्या भावा. तर दहा दहाजारांचच एक लाख होतय गी र.
दहा हजारात नसते प्रेमिक्स जास्त पंधरा वीस हजार देत असणार पण आपण दहा हजार जरी धरलं तरी दहा जणांचा एक लाखाच्या वरती होत तेज पाच सहा लाख तरी तो काढत असणार आहे. आणि बाकी हिकडे तिकडे काय तर असणार आहे किवा मध्यस्ती करत असणार आहे जमीनच्या व्यवहारात बिव्हारात. तसल असणार आहे ना ती आणि डाऊन पेमेंट वर काहीती किती भराय लागतील असं.
का बाबा मा.
हा साठ साठ हजारा जरी हप्ता धरला ह्याला फॉर्च्युनरला साठ नाही तर ऐंशी हजारचा धर हप्ता तर त्याला किती वर पैसे राहतेती आणि हिकड तिकड जायचं यायचा खर्च ती त्यांची ती करते ती र ती ज्यांची शाखा आहे ती करते ती. त्याच्या राहायचा जेवणाना बीवनाचा.
आणि हि काय हायचं की सोशल मीडिया काय हायच कि र. हीकडे तिकडे उद्घाटन आलं हि आलं ती आलं.
ह
शाळेचा आर भावा हे लक फॅक्टर आहे सगळ सगळं लक फॅक्टर आहे. त्याच्यामुळं असं नसतंय की बाबा आपण पण भावा तो झाला म्हणजे आपण पण होईनच लक फॅक्टर आहे
अ
तुला भावा काय म्हणायचय याच्यावर.
नाही त्याचा सोर्स वेगळा असणाराय. मला तर वाटतंय चहा च्या हेच्यात नाही तेवढ त्यान नावाला ठेवलय. हम्
र का नाही चहाच्या हेच्यावर पैसा सांग मला. भावा तुला सगळ्यात सगळं सगळं धंद बंद पडतील सगळं. पण चहाचा धंदा कधी बंद पडत नसतो. तू कुठ बी बग. कोण पण बघ कोण पण कुठंबी बघ खाण्याचा धंदा कवा बंद पडत नाही. आणि शाखा ज्यान बी काय चालू केलेत कवाच माग येत नाही खाण्याच्या व्यवसायात.
हॅलो.
हम्म
आवाज येते का. आर हॉटस्पॉट बंद झालेलं. वायफाय बंद झाली.
ए तसलं काय आता होतील माझ पंचवीस.
हम्. माझ पंधरा झालीत.
आर करू की तुझ. मला कर संध्याकाळी.
त्या सनी च्या वरण कर की.
आर मला कर मधुरा च्या नंबर वर कर मधुरा चा नंबर दिस
चाल
मधुरा च्या मोबाईल मध्ये घेतले. मधुरा च्या हेच्यातन पण मी केलीती कॉल पूर्ण माझं.
किती झालीत
दोन केली ती माझं पूर्ण तर तीन राहिली ते हम् आता मी म्हणतोय सव्वीस झालं की एक दोन तीन करायच सनीच आणि थांब करतो.